हॅलो रिंगचा आवाजच चाला नाही कसं काय काय माहीती हा अगं काय झालं माहिती काय माझ्या ते म्हणजे ट्रान्स्क्राईब ला बोललेले आहेत आपण जे बोल ते ट्रान्स्क्राईब करायच असते ना आणि त्या तसंच एक दोघींचं बोलणं होतं की अ त्या एका व्यक्तीने काय केलं म्हणा चालू ठेवली म्हण फोन आणि तशीच म्हणजे काम करायला लागले म्हण बोललीच नाही म्हणा दहा मिनटं होऊपर्यंत काम करता तू म्हटलीस ना मी दोन कॉल तसच हे केलो म्हणून
होय
हा मग ते झालं मग त्यांच मी ऐकलं आणि टाईप करताना हे झालं ना मला मग मी तुला म्हटलं सांगूया अस असं झालय म्हणून मग तू मॅडमना आता काय कर त्यावरती ग्रुपवरती जरी टाकलीस ना माझा असं एवढे कॉल झाले आणि एवढे कॉल हे झाल्यात खर बहुतेक मला वाटत तीसच कॉल हाय वाटत
होम
बघायला लागणार
तिसच आहेत ग ते
तीसच आहे का येते ग तरी पण आपण जेवढं बोललंय ना तेवढं कॅच करता येते आणि तेवढं पेमेंट घेऊ काढतय ते
हो
होय मग मम्मीचा उपवासअसतोय काय
मम्मीचा उपास आहे तिला शाबू भिजवल्या सकाळी ना आम्हाला तिघांना गुंड्या म्हणले ते हचा बाप
आम्ही पण काल तिकड गेलतो वय पुलाव छान होते त्यात बटाटू घालून करायचा मस्त
हा तेच कि मोठं मोठं बटाटू चीरून घालतोय. आणि ह. ते जरा मसाला जरा काल पप्पांना चिकन आणलेले तेवढंच त्यांच्यापरत परवा बुधवारी
होय.
त्यातला जरा मसाला ठेवले म्हण ह्या पाणी काढून तेवढीच आमटी करतोय ह
ने पाळण आमटी छान हुत्या.
हो.
ते मी पण कधी आज काय शुक्रवार आमच्या आज चिकन असतय कायम आज काय नाही आज संकष्टी असते. उणांमुळ
होम्.
हे करून सवय झाल्या क नी एक दिवस नाही म्हटलं की लईबर वाढतंय मला
ह ह ह.
खरेच कि ब ई लय कंटाळा येत ते अगं दर आठवड्याला दर आठवड्याला चिकन ते आणि आता कोण खाय. बघ ना मन हिसकल्यावनी वाटालय म ह्यांना काय म्हणतोय मी एक आठवडा मास आणायच एक आठवड मटण आणायच. मग एकदा आता चिकन आणल कनी मग दरवेळेस मला नवीन नवीन करायला लागतय. एकदा बिर्याणी करतोय डायरेक्ट आप लय शिजुन अ चिकन शिजुन पाणी असते ना ते पाणी आणि त्यातले त्याची चिकन च पीस काढून त्याची बिर्याणी करतो डायरेक्ट आणि एकदा चिकन सिकस्टी फ्राय मग एकदा पांढरा र चा एकदा तांबड रस्सा असं. दरवेळेस वेगवेगळं करायचं. मध्ये ते खाऊ वाटते नाही तर खाऊ वाटत नाही बाई सारखं ते सुकं आणि रस्सा सुख रसा असं
हम् ह
काल तिकडन यायला वेळ झाला मला सहा वाजलं. मग काल यायचं म्हणत होतो तुझ्याकडं आणि पाऊस आला बारीक चालू झाला. आणि ह्यांची चैन एक तुटलेली गळ्यातली सोन्याची मग गेलो तिकडं ह्याच्या दुकानला सोनार दुकानला ते नवीनच आहे लवले ज्वेलर्स म्हणून
हो आलेय की
त्याज इस्टांला बघितलं व्हिडिओ मग जरा दादाला पण चौकशी करायला लावलो ह्यांना पण लावलो म्हणजे जुन असलं तर कस सोनं चोख भेटते ना.
होय बरोबर.
ट्रेंडिंगच्या नादाखाली इंस्टाग्रामच्या मदल्या काय तर भेसळ याय जाणे सोन्यात पण मग काल ती जाऊन चैन करून आणली बाई एकदाची.
म्हणजे आपलं असत तिथंच करायचं ग. आपण कायम करतोय तिथंच करायचं तसल्या गोष्टी.
ोड खरं काय झालं माहितीये काय इथं आम्ही दाखवून आलो ना. शीतांजलीला ऐक्चुली ते भाग्यश्री ज्वेलर्स म्हणून स्टॅड जवळ आहे कोणत तरी भाग्यश्री ज्वेलर्स. अ त्याचं बिलच नव्हतं. मग तो काय म्हटला बील आता म्हटला मगच तुमच्या आम म्हणजे आता त्याला कळायल. पाहिजे ना त्यांचा इथला शिक्का वगैरे असतोयच की. आणि तो नाही म्हटला बिलाना आणा मग बिल आना म्हटल्यावरती म हेनी राहू दे म्हटले बिल कधी उडकत बसून म्हणुण हॅलो
हॅलो
एकदमच आवाज बंद झाला
ते आवाज ये होत ग्याला मोठा पवायस करायला येत नाही ना
होय मग ते ह्याच्या इथं विचारलं सीतांजली मध्ये तिथं पण होत पण सीतांजलीच्यात कसं व्हरायटी नाहीत ग सोन्याच्या ईनचे
नाही व
मग इथ जरा व्हरायटी बघून आलतो मधी एकदा जाऊन
हा हा
मग चांगले होते म्हटलं घेऊया आता मग त्यांना म्हटलं परत एकदा येतो कारण आम्ही तोड घेऊन गेलो नव्हतो ना दुसरी दोन ग्रॅमची हा माहित आहे
ह ह उंट कडे आलीक
अ घंटा गाडी मगाजपसून आवाज आलाय काल आली नाही आजज आल्या अजून ते कोपऱ्याला कोपऱ्यापासून इकड आमच्या इकडे येऊपर्यंत तास लागते त्याला हळू हळू येते खरंच की आहे मग काल ती घेऊन आली चैन त्यांना छान आहे चैन म्हणजे दिसताना मोठी वाटते असं दीड तोळा्यापर्यंत बसली अस वाटते. खरं एक तोळ्याच्या आतलीच आहे.
आप नाही काय तुम्ही पण घर बघणार होता ना नवीन
खर काय इथथं पण बांधायचं चाललंय म्हणाला गलाय गौरव मम्मी म्हणते इथं बांधणार गोरव म्हणत नाही इथ नंतर बांधून भाड्याना द्यायचं आणि प्लॉटच घ्यायचं म्हणाल्या म्हणजे हेच घ्यायचं म्हणाल्या बांधलेलंच
ह हम्म म्हणजे आमच्या दादा ता आहेत आता जस्ट रनिंगला चांगले चांगले सोड संगम नगर ला खरं कसं होते एरिया वगैरे सगळा चांगला आहे
हा
खरं दवाखाना वगैरे अस असत ना इमर्जन्सी गावातच या लागते दवाखान्याला तिकड अ साध द दूवाता वाखा नाहीसर
हा हा
ला तेवढ्याहीकडे याय लागते
काय शांतच बरं कुठं दोघं राहणार आहे त्यांनी तेव त्याची बायकव घेन तिकडं केलं केलं गेन
कसं इथ दवाखाना न ते जवळ आहे. त्यामुळे काय वाटत नाही ग.
जरा कामाच अवघड पडणार ग दोघांच्या क जरी घेतलं तर.
होय ते पण आहे. तिकडे पण आहेत की सायजिन वगैरे तिथं पार्वती इंडस्ट्री जवळ पडत्या. वॉचमनच बीचमनच काम केलं तरी चालतय.
चालतंय सोड.
सायजिंग हाये. कारखाना आहेत. त्याच्यापेक्षा मला तर वाटतय पार्वतीला लई बर होते. सायकल वर न बाबा तुमचा पप्पा- नाही तिथं चालूयत म्हणजे असंच म्हटलं सहज तुला सांगूया तिथं म्हणजे आम्ही चे - क घेतला ना तो माणूस अस बांधकाम करूनच विकतोय, असं काहीतर आह.
हा, हा, हा.
हम्म.
ते भारी पडतय बांधूनच, बांधलेलंच.
भारी पडतय खरं पैसे-
ते तर हायचं.
पैसा लागतोय बाई. एक्स्ट्रा दोन लाख, तीन लाख जातात,, आपल्या इच्छेनं बांधणं वेगळं पडतंय ना!
ते पण आहे,
म्हणजे हे नच विकत्यात सोड,
चांगलंय की घर तुमचं खर,, भारी वाटतय ते बगायऽ
चांगलं आहे सोड, बाहेर बसाय कराय उठायला त्यांनऽ आतमध्ये पण दोन खोल्याय, खर आम्हाला जरा असं अडचणच वाढत्या. अडचण काही नाही सोडं पैस आहे, सोडं एकट्या पुुरतं आहे म्हणतोयऽ आणि ती पण निकिता कधी आठवड्यात न एकदा येतीया, नाहीतर नाहीयेत. असं आहे, पंधरा दिवसात नाही चार दिवसऽ तिकड, तिकडे चार दिवस त आणि तिने पण घरात नसतात. समोरच गारमेंट असल्यामुंळ, दादा पणऽ समोरच्या समोर, एक मिनिटाचं पण अंतर नाही, समोरच गारमेंट आह. एक पाउल टाकलीे कि गारमेट.
बरं आहे तेच,, जवळ काम पण आह. मम्मी पण तिथच जात्या ना म,,
मम्मी पन तितचऽ पप्पा पण तिथंच, पप्पा तर आमचा आता जातच नाहीऽ
हा?
जात नाहीत म्हणजे-
जात नाही म्हणना त्यात.
पप्पा ते गार्मेंटच, आता घर झालेय म्हणून घरातच असत्यात.
हा. किती कर्नाटक येले तीऽ
काय बोलाय नाही,, म्हण तस जात्यात इमर्जन्सी असली कीऽ पन, तेवढं म्हणजे एक लाईकऽ काम नसतय ग, कधी तर ते कापड वगैरे उचला उचली, टाकायचं म्हणजेऽ खाली वर दोन आहेत ना? वरती गार्मेंट आहे. खाली सगळं गोडाउन आह. त्यामुळं. दुर्वा आमच्या शाळेत बसल्या.
बसल्या व्हय, तिकड त्या बाजूून जायला लागतय का? बर आहे सोड,, त्या बाजून जायला लागते काय?
होय, बाई उठली की चालू करत्या, मला शाळेत सोडऽ
ह, बरय हे.
आणि माझं पण जरा बरं वाटालंय, मग मी पण काम बघालोय आता दहा ते दोन कुठ तरऽ हा,
मम्मी आज गेल्या बघ, ते विचारायला ते एअरजेट शिकवायलेत की मागाचंऽ
कशाला गेल्या आता कुठं हुतय? आता कुठं होतय खरं?
शिकू दे म्हणा लागलात, आता काय करायचं, मी पण आवरतोय लवकर.
खर, कस मम्मीला आऽऽ आ होत नाही ग ते कंटिन्यू उभारून त्यांनी कामा असतात ना ते
हो बघू किथ काय करते
कुठल्या मराठा मंडळमध्ये?
बसकी जनता मेम त्याच्या बॅक साईडचा. मी ते टॅलीलाजात होतो बघ तिथ वर.
ते शिकवाल्यात काय?
हा तिथनं घेऊन जातात डी. के. टी. मध्ये बायकांना. आणि तिथं डी. के. टी. मध्ये शिकवतात. किती ते आठवडाभर हाय. म्हणजे आठ तास पाळी केला कि निवा किती ते आठ ते चार पर्यंत करायचं.
आठ ते चार म्हणजे?
आठ ते चार पंधरा हजार रुपये.
काळी आठतीस चार. मग टायमिंग कमी होते व्हय शिवा.
हो बायकांना बरं हाय ग, आपल्यासारख्यांना काय?
आठ तास आहे ना पण खरं ते आठ तास होते. आठ ते बारा, बारा ते चार हा बरोबर आहे आठ ते बारा, बारा ते चार बरोबर आठ तास.
मानी खरा दिवस पाळी बायकना असं.
चांगलाय सोड खरं आपलं कसं होणार आता शाळा पोरांच्या ह्या ह्यांचे डबल यांना सोडा
त्यांनी कुठेतरी पाचवीस
त्याच्यापेक्षा त्यांनी काय करायला पाहिजे हाफ टाइम द्यायला पाहिजे चार चार तास आठ ते बारा बारा ते चार असं मिळते का म्ह बारा ते चार कस शाळेत पोरं जातात पाच पर्यंत पोरं येतात. त्याच्या आता आपण जात येतोय.
आणि कस साडेसात हजार जरी मिळाल तरी बास आहे. हाफ टाईमच निवत.
चालते थांब मी कट करून आणि लावतो काय तू काम करणार आहेस?
नाही नाही लाव आणि त्या नंबर पण लावणार असलीस तर लाव काढलोय मी अकाउंट.
आणि काढलीस का?
ब्याण्णव चौऱ्यांशी वर लाव.
नाही यावर लाग
ह्याज लागतो काय बघ आणि मला सांग आणि मग लाव कारण मी त्याच्यावर मग लॉग इन करतो. होतं ठेव आणि लाव.
अच्छा अच्छा.